हॅलो.
हा येतोय मॅडम आवाज?
हा येतोय येतोय सर, माझा येतोय?
हो येतो येतो क्लिअर येतोय, ते असं म्हणजे समजा अस अचानक जर मध्ये कॉल कट झाला तर त्याच काय परिणाम होतोय?
काय होत नाही, कस कसं होतय आता नेटवर्क इश्यू वगैरे असेल ना कि एक तर आणि डायरेक्टली कॉट कट झाला, आता पाच मिनिटाचं झालं तर पाच मिनिटाच्या कॉल आपल्याला व्यवस्थित स्पीच वगैरे असेल आपलं तर आपल्याला पैसे भेटतात, पण ते बाकीचे पाच मिनिटांचे आपल्याला मिळत नाही.
हा हा, मी काल एका मुलीला फोन लावला होता सांगलीची काय तर होती ती त्यांना मी पहिला फोन लावून व्यवस्थित सांगितलेल, ते नी काय टॉपिक वगैरे काही नाही ना डायरेक्ट फोनच लावला, पहिला त्यांनी म्हटल्या मी कॉल करतो म्हणून त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज केला फोन लावला ती थोडं बोलल्या एक दोन तीन मिनट आणि ऑटोमॅटिकच कट झाला, परत मि लावायचा प्रयत्न मी केला त्यांचा व्यस्त लागाय लागला फोन, साधा फोन अणत्या कॉल वरण काय जनर प्रश्न येना, कॉलच लागना, म्हणून विचारल तुम्हाला.
हां ते कसं होतय एक एकदा इश्यू आता तरी जरा कमी प्रमाणात आलय, एकदम आम्ही स्टार्टिंगला करत होतो ना त्यावेळी तर भर पूर इशू येत होते, काहीतरी टाईम लिमिटचं, परत ते कॉलच बिझी दाखवत होत एक येकदा
म्हणजे जोपर्यंत हे पाच टास्क कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते काम येत नाही का
हा म्हणजे आता हे तुम्हाला कॉलिंगच आलय ना फोन अ फ्रेंडच हे तिस कॉल तुम्ही हा तीस कॉल व्यवस्थित तुम्हाला पूर्ण करावे लागतात जरी तीस नाही झाले तरी एक तेवीस चोवीस झाले तुम्हाला टाईम लिमिट आली ना म्हणजे समोरचे कॉल तुम्ही जास्त घेतला असाल
हा
तर टाइम लिमिट येते वन एटी ची अन् सबमिट होतय पण तुमच आणि पैसे एक तुम्हाला मला एक पाच सहा दिवसानी मिळाले होते पै ते भेटून जातात म हे भेटल्यानंतर तुम्हाला ते ऑडिओ ट्रान्स्क्रिप्शनचं जी लिंक आहे ना ती फिलअप केला ना तुम्ही की त्याद्वारे तुम्हाला ते ट्रान्स्क्रिप्शन नावाच एक टास्क आहे म्हणजे त्यावर कसय पहिला एक वीस ऑडिओ येतात म ते जे बोलतात ना खाली आपल्याला टाईप करावं लागतय म ति चाच हा म ती चाच हा हा हा म ती चाचणी यशस्वी होते आणि त्याच्यानंतर मग काय होतं ऑटोमॅटिकली ते बोललेल खाली येते मग ते आपन व्यवस्थित फक्त दुरुस्त करायच सबमिट करायचं
म्हणजे ट्रस्टेड आहे ना काय असं फेक वगैरे नाही ना
नाही नाही नाही आता म्हणजे मला पण काय एवढं माहीत नाही मी पण आता आत्ताच यामध्ये म्हणजे गुंतले मला पण कस एक आता ते वर्षा मॅडम म्हणून आहेत ना म्हणजे सगळ हँडल करतात हा म त्यांची जी चुलत बहिण आहे ना
हां
इथच आहे म्हणजे मी शिरोळची हाय इथ आणि तुम्हाला ऐकून माहिती असेल शिरोळ नरसोबाच्या वाडी जवळ हा बरोबर बरोबर म ती इथ म्हणजे ती दीदी आहेत ना वर्षा दीदी त्यांची चुलत बहीण इथ आहे शिरोळमध्ये म त्या मला सांगितल्या त्यांनी मला सांगितलं मला आपण हे पहिला आता आपण एखादा अकाउंट नंबर वगैरे देणं हे आपल्याला आता फेकच
हा वेगळ वाटतय ना म्हणूनच विचारलं
म त्यांनी मला स्वतः दाखवलं की नाही बाबा आहे ट्रस्टी आणि असं असं पैसे वगैरे आले
नाही मी पण जेमिनीवर जाऊन त्याची माहिती बघितली तिनी सांगितलं रोजगारु म्हणजे होतकरू लोकांसाठी किंवा घरात बसणाऱ्या महिलांसाठी चांगली संधी अस तसं सगळं गुगल वर माहिती चेक केली परत त्याच पेटिशन वाचलं योग्य आहे म्हणल्या नंतरच मग मी ते त्याकडन घेतलं आणि मग चालू केलं
नाही म्हणजे कसं आहे आपण म्हणजे एखाद्या गोष्टीवर विश्वास म्हणजे एक एक जण सहज ठेवू शकत्यात पण आपलं कसं होतंय आता आपण एज्युकेटेड हाय त्यामुळे आपण विचार करतोय ना की बाबा आपल्याला इतके पैसे सहज फक्त एक फोन करून मिळाय लागल्यात आणि काय टॉपिक बोलायचाय एवढंच सण वार परंपरा आणि हे ते आणि बाकी पण काय बोललं तरी चालते फक्त काय अपशब्द वगैरे वापरायचा नाही तर फक्त मग एका कॉल साठी आपल्याला शंभर रुपये मिळाय लागल्यात मग हे कसं काय म्हणजे अस खर असू शक तय हे ते आपण
हा हा विचार येत्यात ना बरोबर हाय की
साहजिक हाय हे पण मी पण म्हणजे बघितलं सर्च केलं की मला पण क्युरिसिटी होती की बाबा आपल्याला इतका पैसा मिळाय लागलाय तर त्यांना किती मिळत असेल की जे म्हणजे त्यांनी निर्माण केले हा हा म बघितलं म्हणजे म हा डेटा
ती मायक्रोसॉफ्ट गुगल परत व्हर्च्युअल फंक्शन्स अशा वेगवेगळ्या कंपन्यांना आपलं वॉइस आणि आपलं जे आपण जे टायपिंग करतोय ते देत्यात विकत्यात आणि त्यातला आपला तीन टक्के काय तर आपल्याला कमिशन देत्यात म्हणजे पहिले पैशे आपल्याला देत्यात आणि नंतर ते विकलं जात
बरोबर मी पण हेच बघितले सेम. मी पण सगळीकडे सर्च वगैरे केलं की, तेनी हे डेटा सगळ ए आय साठी कलेक्ट वगैरे करतात, आपला वॉइस वगैरे हे. त्यांवर ते पुढं मग त्यातलं, आपल्याला कमिशन मिळून हे इतक पैसे मिळते. फक्त एवढीच क्यूरेसिकी होती की बाबा, आपल्याला इतका पैसा मिळाय लागलाय म्हणजे. आता एक दोन तीन हजार आपल्याला एका दोन तीन तासाला मिळत्यात तर, त्यांना किती मिळत असतील. मग आपण तिथपर्यंत हे ते, आता आपण एखादा फॉर्म भरतोय बघा. हम, ते वर्षा मॅडमांनी शेअर केलेली लिंक फिलअप करतोय आणि तिथं. रेफरला आपण त्या मॅडमांचं नाव टाकतो ना. मग त्यांना पण त्याच बेनिफि फिट आहे ना. एक रेफर केले की समथिंग म्हणजे, दोनशे पाचशे तरी मिळत असतील. म्हणजे असं त्यांना कमिशन नक्कीच भेटत असेल. नाहीतर असं कोण म्हणून चेष्टा म्हणून तर काय, आपल्याला ते तसं रेफरल साठी नाव देणार नाही.
देत नाहीत, बरोबर आहे की.
त्यासाठीच ते तेवढ सगळं केल असणार ये, मग ते कॉलच कसं होतंय की बाबा आपण. व्यवस्थित नाही कॉल केले तर थोडंसं पैसे कट होणे, आणि आता कसं हाय आता एक नविनच. चालू झालंय म्हणजे, आम्ही पहिला करत होतो समोरची व्यक्तीच फक्तं. बोलणार आम्ही फक्त हा हा करायचं. कारण आम्हाला पण नॉलेज नव्हते ना, त्यावेळी भीती असणारच की एकदम. स्टार्टिंगला.
होय एकदम अनोळखी व्यक्तीसोबत असं एवढं सगळं बोलायचं, किंवा पर्सनल गोष्टी सांगयच्या काय नाय. ह्या गोष्टीबद्दल थोडंसं ज्ञान पाहिजे ना.
हं, आणि भीती पण वाटतेना की बाबा, आपण एक मुलगी आहे आणि असं कसं. कोणासोबर बोलायचं आणि, पर्सनल डेटा आपला जाणार.
काल रात्री काल रात्री मी एका मुलीला मेसेज केलता, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप वरुन मग ति पोरगी. मुलगी ना, पहिला पाच मिनिटं माझ्या सोबत व्यवस्थित बोली.
हां.
ठीक आहे माझ अजून लिमिट आहे. मी तुम्हाला कॉल करतो मी संध्या लायब्ररीत आहे, असं तसं भरपूर वेळ बोली. आणि नंतर मग मी लायब्ररीतन जेव्हा बाहेर आलो, म्हणजे मी पण लायब्ररीला जातोय नी. तासगाव मध्ये, मी जेव्हा लायब्ररीतन बाहेर आलो तेव्हा मी तिला टेक्स मेसेज केला टेक्स मेसेज. की हा मॅडम मी फ्री झालोय तुम्ही फ्री झाला की, मला कॉल करा किंवा मेसेज करून सांगा. नंतर तीन मला व्हॉट्सपला मेसेज केला, तुम्ही फक्त मुलींना कसा मेसेज कर ताय मुलं पण असत्याल की, मग मी म्हटलं आहो मॅडम म्हटलं मी तुम्हांला. पहिलाच मेसेज करून विचारले, तुम्ही फ्री आहे का तुम्ही कॉल अ फ्रेंडसाठी वेळ देऊ शकता का. मी तुम्हांला पहिला विचारलंय म्हणलं मेसेज केला, तिला तर ती म्हणली नाही माझी एक मैत्रीण आहे. तिचा नंबर शेअर करतो तिझ्या सोबत बोला, मी नाही मी ब्लॉकच करून टाकलं काय गरज पडल्या. आता समजा मी तुम्हाला मेसेज केला. मी तुम्हांला विचार मॅडम फ्री आहे का, म्हणून मी तुम्हाला विचा विचारले वेळ आहे का म्हणून विचारले, आणि नंतर मला. ती म्हणत्या तुम्ही ग्रुपवरण मुलींना मेसेज केलाय. आता मी तीन मुलांसोबत कॉल झालेत चार मुलीन सोबत. कॉल झाल्या ती सांगतोय त्यांना पहिला, असं डायरेक्ट म्हटल्यानंतर ते वेगळं वाटतंय ना.
नाही बरोबर आहे. म्हणजे ती काय केेली असणार, कोणाला तरी विचारली असेल असं तसं आणि. म्हणजे एकदम स्टार्टिंगला तर व्यवस्थित बोल्या. आणि नं
नाही तिला मॅडम पेमेंट. चालु हाय. म्हणजे तिझं एक लास्ट काय तर म्हणजे, पाचमध्ये आता तीस कॉल मध्ये हिचं कसं. पहिला झालेत ना ती चार अटेंट झालेत तिचं, पाचवा चालूय तिने मला सांगितली की पहिला.
हा हा हा हा.
हा माझं लास्टच कॉल चालू आहे म्हणली, आता फक्त माझं तीन कॉल राहिलेत म्हणली.
हम हम, तेच ना आपल्याला एक भीती वाटते ना, की डायरेक्टली बाबा कोणाला मेसेज. करायचं हे ते, आप मला पण एकदम स्टार्टिंगला ज्यावेळी टास्क आला ना, त्यावेळी मला पण एक अ्नोन नंबर, पण मुलगीच होती ते मेसेज आला की, मला तुमच्याशी बोलायच कॉल वर वगैरे असं, पण मला काय नॉलेज नसल्यामुळं मी काय केलं, मी त्यांना वहिनी म्हणतोय, त्यांच्या घरी गेलं आणि मी असं असं सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की, अशामुळेच आपली फ्रेंडशिप वगैरे वाढते. त्यांनी बोला म्हटले, आता जर तुम्ही मला कॉल केला ना की तुम्हाला शंभर रुपय आणि मी तुमच्याशी बोलत आहे, अज अ कॉली म्हणून, तर मला ऐंशी रुपय असं मिळतय. मग तसं त्यांनी सांगितलं मला, मग तस सांगितल्यावर मग मी, अ मग त्या मुलगीला फोन केला पहिला साधा, आणि सांगितलं की मला पण काय नॉलेज नाहीयेय, मी नवीन आहे यामध्ये, पण मी तुम्हाला सपोर्ट करेन, कि कसं बोलाय हे ते मला थोडंफार, वहिनीने सांगितलय म्हटले, तर ठिकय म आम्ही पयला स्टार्ट टींगला तिथं विषय दिले होते तेच म्हटलं बोलूया, कारण आणि दुसरंच काय तर आपण बोलत बसलो आणि पै से नाही आले म आपलं ते बोललेलं पण वाया
नाही नाही मी ते अमरम अमर सर म्हणून जे इथ आहेत ना, त्यांना विचारलं की मॅडम सर म्हटलं की काय नक्की काय टॉपिक तर त्यांनी मला सांगितलं, कोणताही टॉपिक घेऊन दहा मिनिटं व्यवस्थित बोलायचय. कुठलाही शब्द चुकीचा वापरायचा नाही किंवा फालतू शब्द वापरायचं नाही, व्यवस्थित कोणताही विषय घ्या म्हणुन सांगितलं त्यांनी. बरं म्हंटलं चालतय ठीक आहे म्हटलं, म त्यांना विचारूनच केलं मी ते.
हा तेच की, म्हणजे आपण कसं ते आता नॉर्मली शिवीगाळ वगैरे आप शब्द काहीतरी वापरणार.
सांगितलं, फक्त शुद्ध शब्द म्हणले तुमच्या बोलण्यात कुठलाही विषय घ्या तुमचा पर्सनल घ्या फिरण्याचा घ्या तो आणि कुठलाही. एखादा राजकीय मुद्दा घ्या, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं तसं त्यांनी सांगितलं, कुठलाही मुद्दा घ्या त्या विषयावर फक्त दहा मिनिटं बोलायचंय, दहा मिनिटाच्या वर जास्त बोलायचं नाही. लगे दुसरा कॉल लावायचा, आणि त्यांनी सांगितलं की बा, हा. पुढची व्यक्ती जर तुला वेळ देत असल तर तू पण वेळ द्यायचा, म्हणजे त्यांनी दोन कॉल केलेत तर तू दोन कॉल कर, त्यांच पूर्ण पाच कॉल तुझ्यासोबतच झालं पाहिजे. बरोबर, म्हणजे एक टास्क कम्प्लीट होऊन जातोय ना, त्यांचा पण होतोय तुझा पण होतोय. बरोबर आहे म्हणलं, मग त्यांना पण सांगितलं मी.
हां, ते स्वतःच आपण एक एक व्यक्ती कसं स्टार्टिंगला आम्हाला नॉलेज नस असल्यामुळं कसं करत होत्या मुली,, की समोर नं करायचं फक्त पाच आणि आमचं करायला गेलो की की नाही आम्ही कामात आहे वगैरे असं अस सांगणार ना,, हां मग तेच की, आ
जर आपल्याला स्वतःचा वेळ द्यायचा असल, बरं बाबा ती व्यक्ती काय तुम्हाला फुकट पण म्हणत नाही, तुम्हाला पण थोडं पैसे मिळणारच आहेत ना त्यातंन..
हं मी बघितय म्हणजे की समोरचा जरी कॉल आला ना, आपल्याला प्रत्येकी कॉलला ऐंशी ऐंशी रुपये हे मिळतय, जर आप आपलं कॉन्व्हर्सेशन, आता कसं आपल्याला नेटवर्क इश्यू वगैरे नाहीयेय आपण व्यवस्थित आपलं चालू आहे ना, हे व्यवस्थित कॉन्व्हसेशन आपलं असलं, आणि आपण जो शब्द बोलतोय, तो व्यवस्थित क्लिअर तिथं गेला ना की आपल्याला, योग्य ते पैसे मिळतय, आपण जे काम केलय त्याचे योग्य पेमेंट हे आपल्याला मिळतेय, ह्याचा अनुभव आहे मला.
बरोबर हाय की,, तुमचं कॉलिंग म्हणजे कॉलिंग होण्याआधी तुम्हाला कसं काय पैसे जमा झालय..
नाही नाही, हे माझं दुसरं अकाउंट आहे, हे माझ्या मम्मीचं त्यावरून मी काढलेय, आणि मी जे तुम्हाला मेसेज करत होते ना, तुम्ही मला मेसेज केला ना नंबर, तो माझा पर्सनल नंबर आहे. हा हा, मग त्याच्यावर माझं झालंय, पूर्ण टाइम लिमिट आली मला, माझं तेवीस कॉल झालेय. आणि समोरचे कॉल जास्त आले हा समोरचे कॉल जास्त झाल्यामुळे टाइम लिमिट आली मला
म्हणजे तो टास्क, त्या आतापर्यंत तुम्हाला किती पेमेंट मिळाले त्यामधून?
त्यामध्ये मला समथिंग पंचवीसशे काहीतरी मिळाले त्यामध्ये.
पंचवीशे, म चांगला आहे की घरी बसून.
हा आणि एवढं पण काय नाही कष्ट घेतलं काय नाही समोरचा म्हणजे बोलत होत
म्हणजे ऑडिओ हा ऑडिओ वगैरे येत्यात तेवा तेवढं ऐकायचं आणि ते पाठवायचं तसंच ना?
हा नाही ते कॉलिंगचं झालं, आता त्याच्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे ते ऑडिओ आलय आणि ते खाली टाईप कराय. य ना ते चालू झालय त्या मोबाईलला म्हणजे त्या नंबरला आता या नंबरला असं, हा हा बरोबर.
मग चांगला आहे की, आता मग आता पुढच्या टास्काचे वेगळे पैसे असणार ना?
हा अस असे भरपूर टास्क आहेत, आता ट्रान्स्क्रिप्शनचा पण आहे, परत त्याच्या नंतर एक रेकॉर्डिंगचा पण आहे, म्हणजे एक पॅसेज पाठवतात ते आणि त्याच्यावर नामिनेट ठीक हाय, आता एक दोन तीन सेकंड राहिल्यात आपण आता दुसरा कॉल मी करेन, मग त्याच्यावर आणि बोलूया.
चालतय, हा ह्योच नंबर आहे माझा करा मला फोन, हा.